हॅलो अरे काय. चिराय आज भरपूर दिवसाने आठवून अरे हाय घरी आहे आज. चल घरी आलो कॉलेजवरुन.
हा.
हो आज रत्नागिरी कास रत्नागिरीला सुट्टी होती ना मग रत्नागिरीतून आलोय. ईनडारेक्ट.
होय काय ह मग अचानक घरी कसा आला गेलास.
अरे तेच ते सुट्टया नाहीत आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात तुम्हाला काय सुट्टया नाही सिंधुदुर्गवाल्यालाना.
आम्हाला नाही इकडे होय काय. होय का तुम्हाला नाही तुम्हाला सुट्टी हाय काय.
होय रत्नागिरी जिल्ह्याला सुट्टी आहे. काय आमच्या फिनोलिक्स कॉलेजला.
आम्हाला नाही.
आमच्या काय मग फिनोलिक्स कॉलेजला पण सुट्टीच आहे. होय.
हा हा.
काय म्हनतोस आज का.
भातबीत मग काय लावताव काय.
काय यार तुला सांगू आता घरी आलो आणि तेच काम सगळं मला. आला टॅक्टर दिवसभर चालू होत हो. त असं वाटत नाही तु सरी चालला असतं नाही सुट्टी देत चाल असत. दिवस भर तेच. काय करणार अरे असं एकही वेळ वाटल. दुपारी नाही आलं त्याला आत्ता अशी एकदम पाय दुखतायत.
हा.
हो्. मग तुझी शेती काय झाली?
आमची काय शेती अजून सुरू नाही केला नाही आता इकडे कॉलेजला आहे कॉलेज ला आहे हॉस्टेलला आहे ना मी तर आता फ्रायडेला, फ्रायडे ला घरी जाणार आहे तेव्हा मग करायची सुरुवात तेव्हा करणारच लावायला
हा असत काय?
होय ते मग तुम्ही किती लावला? आज माळ्या
आज लावले तरी दहा तरी लावले चांगल्या मोठ्या
होय काय? म
हो मग तरी पाच किलोची ाड होती आज म्हणजे उ तर्वा तुमच्यावाशी
होय काय? हा हा हम्म आता कुठे गाडीवर आहेयच की काय आवाज येतोय
अरे नाही रे वारा सुटलाय घरी वारा आहे नुसतं आमच्या घरच त्याच्या बाजूला रस्त्याने फिरतो असं तुझ्यावर बोल आता बाजूला सगळ तरवा तया रस्त त्याच्या बाजूला लाग करतो एकद ह मागे दाखवलं तू हो तू सीन पाणी म्हणजे उंबळ सुट्टत असे
हा हा तस काय हम्म हम्म हम्म
त्या तो ईशान भाऊनी कुठे आहे?
ईशान्य हायत बसलेत आत मध्ये रुमला जाय काय नेट वरती सगळे बसले आहेत
हा असं काय अरे ती अ ती जांबीची बाग मला सांगल तर त काय केले बघलस की
हाय बघतलंय पण हाय तसे तरी किती आहेत माहितीेत काय अम सत्तर्याऐंशी काजू आहेत त्या चांगल्या हा मोठे आहेत म्हणजे मीडियम मध्येच आहे जास्त पण मोठे नाही आहेत मीडियम मध्ये आहेत हो पण चांगले आहेत काजू म्हणजे धरणं तरारखे आहेत म्हणजे चांगल्या अशा जास्त पण अशा जुून झाल्या अशा नाहीत
हा म्हणजे दरवर्ष चांगले जात ना तू बघला असशील
ह हा आता आ तरत दरवर्षी उत्पन्न चांगलंच येतात हम्म हम्
तेच तेच बोलतो मग ते किती बोलतोय? तो आकडा मागे काय तू दोन लाख काहीतरी बोलला होता चार वर्षाची आता किती बोलतोय?
बोलो होतो दोन लाख रुपये म्हणजे बोलला होता तो पण आता म्हणजे आता रेट पण देतात तू बोलला तेव्हा जर घेत तर दोन लाख अस पण आता रेट पण जमिनींचा वाढत निघालाय ना तस हा म तू बोला दोन लाखाचे अडीच लाखापर्यंत तरी जातील पन्नास हजार रुपये तरी वरती वाढतील बोलला. हम्म
हे बघ पश्या आता त्याला डायरेक्ट पैसे हवेत रे मी माझं पण नाईलाज
म तेच
मी नाही जाणार डायरेक्ट पैसे द्यायला त्याला
हा आणि ते मागे आंबे ची बोलला होतास ना ती पण विचारून बघल ती त्याला
हा
तो पण आता तसाच बोलायला लागला कि तेव्हा तेव्हा जर त्याला तो जर घेतो ना तर मी तेव्हा तेवढ्या याच्यात दिले असते तुला तीन लाख काहीतरी सांगितले नव्हते ना तुला हम्म मग तेव्हा तेवढ्याच दिली असती तर आता बोलतो की साडेतीन लाख रुपये होतील त्याचे
तो आयला दोघीकडून पन्नास पन्नास हजार वापरतात.
मग असं झालंय आता आता मग जमनी पण महाग झाला ना रे त्याच्यामुळ आता ते वाढवला आणि हम्म हा लाईट पण गेलेय लाईट आहे काय तिकडे?
इकडे नाय लाईट.
अरे इकडे आत्ताच गेली लाईट हम्म बघतो बघतो त्याला विचारतो मी
पंचवीस बर पंचवीस तर कमी करायला सांग बघतो मग मी ऍडजस्ट करतो कसं काहीतरी
हा हा चांगले हा दोन्ही चांगल्यात बघा चांगल्यात आता नाही आंबे एकाचे आहेत आणि आणि ह हा काजूवाला वेगळा आहे आणि आंबावाला तो वेगळा आहे कलमंगलावाला
अ
हम्म असे वेगवेगळे आहेत दोन
चालतय मग तुझं यंदा उत्पन्न किती निघाल काजूचं भरपूर निघाल माय गे अ या ईशान विशान पण भरपूर दिल्या होत्या पाकिट काजूची
मग दिल्ल्या होत त्याला काजूच्या पण तुला तुला पण देणार होतो. पण तू कसा लांब पडलास नारे तिकडे मग तिकडे कसा एवढा येणार आत
होय काय तुम्ही ईशानी बारावी पासून एकटे आपण ते तुम्ही दोघं तिकडे ना
हा असं झालं ना
अ ईशान्य स्नॅप टाकला होता आज तो बघितला बे म्हटले इचारल्या शिवाय कोण देणार नाही काजू बाकी काजू एवढ्या कोणाकडे नाही चीम्या शिवाय
हो
तू कधी लावलेला काजू ते हा किती वर्ष झाली कीती झाली तूझ्या काजूना लावुन
काजूना तरी बघ सात आठ वर्षे झाली आता म्हणजे चांगल्या उत्पन्न आ तर चांगले उत्पन्न द्यायला लागल्यात त्या म्हणजे पाहिजे तसं उत्पन्न देतात आता. हा वाढाय लागलेत.
पुन्हा सीझन साठी दोन महिने तिकडेच जात असेन.
आरे तिकडेच जातात आणि गोळा करायला गेलो तर कंटाळा येतो.
हा होय याला पण हलवायचा प्रश्नच नाही जांबी ते वर जाऊन, चढून खालच्याच पडून जमीन फेक पड खालचच पडलेलं दम हा.
उंमम. मग घरी जायला पण कंटाळा येतो तिकडे.
औष न्हा काजू का काय करणार? केल्याशिवाय कोण देनार हाय घरचे, आ मला गोव्याच मी म्हटल उद्या सकाळी जातो, नाही ना म्हणता उद्याचा एक दिवस काढ कसा पण पूर्ण करेन नंतर जावून. तर नंतर मग एवढ्यात नाही आलास तल चालेल असा वा तुझ्या किती आहेत त्या? शंभर एक हायेत ना, ते काजू मागे दाखवलीस ती बाग.
हा दाखवले ना तुला, शंभर एक आहेत काजू.
हूम्म मस्त हायेत रे, दिसायला, बिसायला भारी हायेत एक नंबर. मेहनत भरपूर घेतलीस वाटत. आता
मेहनत तर भर पूर असती, सापबीप करायचं त्यांना भर घालायची, हम् खत वगैरे घालून चांगल्या खत हा, आता खत घातलेला त्यांना, या वर्षी सु ह्या वर्षी सूफला घातलाय.
सुपला घातला, अरे ते तुला मी मागे बोललो तो यारा मीला टाकायला पाहिजे होत रे, डबल उत्पन म्हणजे आल आस बर पेक्षा मिलते, यारा मीला कसं माहिती हाय? जामबिना तुझ्या ना अर्धा, अर्धा, पाव, पावपाव किलो बास झाल असतं, पावपाव पण नाय, आडीशे दोनशे, तीनशे ग्रॅम बास झालं असत.
होय, हा मग ब ते तू बोलला होतास पण माझ्या लक्षात नाही ते नं तरला हा. नंतरला कॉल पण नाही ना तुला केला, त्याच्या नंतर आस. आसं झालं.
हा ती पण पिशवी म्हाग हाय रे, साडेतीन पण तुला दहा पिशवित पुरा झालं असत तुझे सगळे.
शंभर काजू होतात धा पिशव्यानत.
दहा पण नाही लागले असते, सात- आठ तर लागले असते ते. आरामात झाले असते. रिपोर्ट पण चांगला रे एकदम पालवी ना?
हा.
काळी कुट्ट आणि एकदम मस्त म्हणजे ज जास्त पडत नाही म्हणजे आसं.
हू हू. म्हणजे जाम लागते काय चांगली? उत्पन्नाला अशी म्हणजे धर धरतात काय चांगल्या
नंबर अरे उत्पन्न एक नंबर आणि तू समज औषध बिवषध म्हणजे तू काय अजून घालत नसशील आ जे घालणार हायेत ना? औषध पण घालतात ना, काय -काय जांबिंना ते जाबिंनचे म्हण आता बघ पीक आलं की पाणी घळतात, असं नाय. त्या खाताने एवढं स्ट्रॉंग आहे की,, पानं ये म्हणजे घळत नाही म्हणण्यासारखीं एवढी चा
हा-हा -हा -हा असं आहे काय.
एक वर्षी बघ पुढच्या वर्षी आता या वर्षी काय वापरलं पुढच्या वर्षी बघ वापरून.
हां हा पुढच्या वर्षी बघतो, हूं बघतो पुढल्या वर्षी बघतो. हां
तुपला पण बेस्ट
हां हां ते
ते पण बॅग्या कमी असतात पंचवीस-पंचवीसच्याच किलो असतात यारामलच्या.
होय... काय.
हूं
हां-हां -हा -हा.
या वर्षीच आमचो फुलाच्या किती लागल्या माहिती काय? आठ बॅगा लागल्या आम्हांला पूर्ण एवढ्या म्हणजे शंभर काजूंना आठ बॅगा लागल्या.
ते तरी पन्नास किलोच्या असतील आठ बॅग्या या पंचवीस किलोच्या बॅग्या. आठ आठ मध्ये बास नाही आठ नाही तर, आठ नाही तर सहा-सात याच याच मध्ये तुला पूर्तीले पण वीस किलोच्या बॅग्या हा म्हणजे त्यात तीन पिशव्यात धर तीन नाहीतर चार हा एवढं खत. रिपोर्ट चांगला आहे रे एक नंबर.
व्हयं काय हूं.. म्हणजे जेवढं महाग आहे खत म्हणजे जेवढं खत महाग आहे ना, तेवढं उत्पन्न पण देत असंन.
हा चांगलंय चांगलंय पालवी एकदम टिकून आणि फुट ते पण चांगली पालवी नवीन -नवीन..
हां हां
हां.. मग यावर्षी तुझे उत्पन्न किती आलंय काजूंचं तरी?
माझं गेलंय लाखबरा कडे गेलंय जास्त पुढे. लाखभराच्या पुढे गेला होय.... हूं तेच
पहिलीच जास्त काही मेहनत करावी लागली असेल नाय, ते आपण झाडं तोडा म्हणजे ते त्याने म्हणजे सापकार म्हणजे जाळत जा हा जळाव जळाव दिला होतास की असं जळावा असं देऊन विकून टाकलास की असं
होय पाहिल्यांदा विकलेली जे मोठी झाडं होती ना ती पायंदा विकलेली जाव आणि जी छोटी छोटी अ बं म्हणजे देटं होती ना, ती आम्ही बोडशान तोडून हा ती एका ठिकाणी ठेवलेली आणि मग सपाट जागा केलेली. आणि मग त्यामध्ये काजू हा मग त्यामध्ये काजू लावलेल्या,
हाय आत्ता आत्ता खरं हे आलंय मेहनतीचं
होय, होय आत्ताच ते आलाय सगळं हूं
चालतय - -
हम्म बाकी काय? बाकी ठीक ना? घर -हा मी जेवलो. घरचे कसे आहेत?
आहे घरचे माझ्या पण ठीकय आहे तचा भाऊ - बिव चांगलाच ठीक आहे ना?
हा व्यवस्थित आहेत सगळे बाकी आमच्या पण घरचे. हम्म बाकी हा चालेल मग तर कॉल करीन नंतर कधी हा चालेल. हा. हा. हा बघतो. बघतो.
हम्म
चालेल चालेल. हा ठेवतो. हा चालेल. ठेवतो. हा